हॅलो हां बोलां
कायं म्हणतंय झालं जेवणं
हो जेवणं झालं
पणं झालं माझं पणं चाललंय आंता ते हो मलां नां आंता ह्यांचं कामं दिलंय नां ते व्हॅलिडेशनचं
हां हां हां
तरं ते चेकिंग चं ते व्हॅलिडेशनच कामं दिलंय तेचं चालूं केलंय आंता,
हो कां.
हे नां हां त्याचंच हे चेकिंग सांठी दिलंय म्हणजे जे आपले ट्रान्स्क्रिप्शन पेंडिंग आहेतं नां पणं बऱ्यांच जणिनी नं कोणी आंणस्वांर दिलेले नाहींत. कुंठलीच विरामंचिन्ह वापरलेली नाहीं फुलं स्टॉप नाहींये स्वल्प विराम तो नाहीये. ते हाय पण द्यायला सांगितलंय. वाक्य अर्धवट असल्यावर. ते सुद्धा नाहीये. मग आता आपण असं, तसच, माग स तितकं ह्याला अनुस्वार पाहिजे ना, वरती. हॅलो. हॅलो. हॅलो.